हा हा हॅलो
हॅलो.
हा हे आंबा खाऊन घ्यायचां बरका, हां आंबा हा, घ्या खऊन. चला मग, जायचं आपल्याला तिकडं मालावी तिकडं खनगावला कामासाठी हम्म, आवरा आता डबा बिबा द्यायचा नाही ना तिकड हा, चालेल चालेल, चालेल या, गोळीबिली घ्यावा लागेल. नाश्ता झालावर हां, हां ते आता ते रिंगटोन नसल्यामुळे, नाहीत नाही याच्यावरच आपण बोलला असत. रायकोट आहे हा आ नाही नाही चालू आहे ना
हां
मा
आता येतो.
हा, रेंज मध्ये असल्यावर, हम्म ह आता नाही येत. आ हा घ्या नाश्ता करून, चला आवरा.